अवाज येतय का? येऊदे. हो, का करत आहा,, मुसब पाहि छान आय छान आय.
तुमचाही छान आहे गोड आहे.
हो हो हो मी म्हणलं आवाज देतय का नाही का,, हो झा झालं ना जेवण तुमचं?
कुठं गेली लाडोराणी माझी? हं.
खेनार हो, कोणते पा दिस काय फरक पडते, आम्ही येतो गडी सुरला
हा बस माहेरीच रहा
काय म्हटले.
सासरी मायरीच राहा म्हणल सासरीला राहाता नेट लागतेय.
हो हो मग का आता का करता. नट लागते लागते काम.. माहेरीच जा लागते.
कोण म्हणून नंदा नाही म्हणून त कोण म्हण तिला यायले अ.
हो बरोबर आहे बरोबर.
मग का का म्हणते भाऊ आला का तिकडे.
भाऊ आला का तिकडे, त्या दिवशी डायरेक्ट आला का.
बज ना नाही.
हा डायरेक्ट आला या आले नव्हता पाहिजे का ओ. हे आले नव्हता पाहिजे का तुम्हाला मस्त मजा आली. हम्
मज्जा आली पण नाही का हे काय म्हणते तुमची लाडू राणी माझी जास्त सजा करत होती.
तवा माझ्याकडे आणायला पाहिजे होता ना तिला वांग मज इकड म तळदीला आली असती तर सर् सर्दी खोकला सगळा बसला असता
हो हो हो
सगळ्या सोबत खेडून सगळ्या जणी होत्या किती मजा केला पोरीन विचारा बरं तुल दादाले
हो हो
चांगले काय तुल दादा
चांगले चांगले मेवणी आल्या होत्या त्यांच्यात तेले गमत होता माझी काही गरज नव्हती हा
हो का
हम्म मेव्हण्या होत्या ना त्यांच्या
का जेवण केल्या का
हो
जेवण का केल्या